हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा मी कारेमना बोलत आहे. मला ना. अ मी खूप ऐकले की तुम्ही चकोला खूप छान बनवता म्हणे मला जरा रेस्ट. िपी सांगत का.
चकू जायची.
हो.
बरं बर सांगते नक्की सांग लिऊन घता का.
हा ह.
हम्म. आधी गव्हाचं पीठ घ्यायचं कणिक मळून घ्यायची. कणिक म्हळताना त्यात काय काय घालायचं.
हो.
लाल तिकट.
हो ला ह.
हद.
हो म्हणजे बुका पुुढील. बुकाची चटणी काय मिक्स केली ना.
आपल्याला तखट पाहिजे ना मग मसाल्याची चटणी घालायची.
हा बरं आणि.
हा मीठ. कोतंबिरी.
हो हा बर हा.
हा सगळं घालायचं.
हां.
े त्याची चव पण छान आहे त्या आणि. एकदम म्हणजे एकदम घट्ट म्हणून घ्यायचं खूपच घट्ट म्हणून घ्यायच अगदी.
ह मग ते पातळ तर नाही का चालत मग.
नाही नाही अजिबात नाही चालत थोडं पण कनिक पातळ व्हायला नको.
ह.
आणि हे जरा असं असं मळून ठेवायचं घट्ट आणि पाच मिनिट झाकून ठेवायच.
ह.
पाच मिनिट. तोपर्यंत काय करायचं आपण आपण डाळ स्वच्छ धुवून घ्यायची तुरीची डाळ.
हा.
हा आणि. आपण फोडणी टाकायची. म्हणजे जिरं मोहरी कडीीपत्ता.
अच्छा.
तिखट हळद. मीठ. असं घालून डाळ घालायची. आणि ते मोठ्या पातेल्यात जरा शिजवत ठेवायचं सगळं. हे घालून हा आणि हा हे शिजवत ठेवायचं डाळ पहिला भिजत घालायची थोडा वेळ म्हणजे डाळ लगेच शिजते. हम्म आणि त्यानंतर काय करायचं? मग लागेच हे आपण लाटायला घ्यायच आपण भिजवलेली कणी काय ना ती लाट टयला घायचे हम्म आणि पळफुटावर छोटे छोटे म्हणजे असं मोठा गोळा करायचा त्याची चपाती करायची पूर्ण आणि त्याचे छोटे छोटे काप करायचे तयार म्हणजे शंखपाळ आपण कसं करतोय ना. तस खरं ते पातळ करायचं हे आपण
हा हे पातळ चकोड
हम् आणि होतील तशा, होतील तशा आपण त्यात टाकायचं उकळी आलेले असते ना आपले ते डाळीचं मिश्रण
अच्छा ह ह!
हा पण एकदमच टाकायचं ते नाहीतर आधी आणि नंतर टाकत गेल ना आपण तर ते
ह
एक शिस्त आणि एक शिजत नाही असं होतं.
ह ह ह म्हणजे सगळं एकत्र
हा आपण काप करून ठेवायचे एका ठिकाणी काढायचे आणि ह जरा असं पीठ भरभूराहायचं त्यावर म्हणजे एकमेकाला चिकटत नाही नाहीतर ते चिक आणि त्याचच गोळा तयार होत परत हम्म व्हायला नको म्हणून आपण काय करायचं
च
हा
ह आगतेय
हॅलो
आपण पाप हॅलो
हॅलो
हा
हा मग त्या चकत आपण सगळ्या त्या कापलेल्या कापण्या आपण नंतर शेवटी त्यात टाकायच्या. आणि तूप घालून खायचा.
म्हणजे त्यावर काय अस चांग म्ह आपण तर तुला करतो ना?
हा
हा मग ते आपण फक्त हॅलो..
हा हॅलो.
हा आतायचं येत का?
हा आता येतोय.
हा म्हणजे आपण चकुल्या करतो ना?
हा
म्हणजे अ आता ह्याच्याबरोबर आपल्याला काय चांगलं अ म्हणजे? हे आपण आपलं तिकट झालं म गोड गोडसर ह्याच्यावर काय अ जाते हच्याबरोबर तू काय खाऊ शकतो
गोड खाऊ शकत त्याच्याबरोबर हा हा हा
कुठला गोळीचा पदार्थ आपण खाऊ शकतो बनवून किंवा बाहेर न आणणे असं
आपल्याला पाहिजे ते गोड खाऊ शकतो आपण तसं काय नाही.
हो
कारण चकोल्या कश्या असतात तशा पण खातात आणि भाकरी बरोबर पण खातात एक-एक जण शिळी भाकरी बरोबर असं असते हा परत सगळं उकळून झाल्यावर आपण कोथंबीरी घालायची. छान म्हणजे आपला अं भारतीय पास्ता म्हणायच या चकुला हं
आणि काय म्हणतो आपण म्हणजे अस काय? सहण आहे काय? सण पण कुठला आहे? काय? म्हणजे जेव्हा आपण हे करतो.
नाही हे कस असत आपण काय आता घरात भाज्या नसल्या आणि झटपट करायचा आणि आपल्याला पोटपण भरून खायचा. त्यावेळी हे आपण करू शकतो. लवकर होत हा पदार्थ. चकोल्या असाय. आणि आता आता ह्या दिवसात खायचं म्हटलं तर आषाढ येतोय. आपण घाऱ्या करून खाऊ शकतोय. किंवा लाडू करून खाऊ शकतोय. लाडू कशाचे करायचे तर थंडी असते. आपल्याला पावसाळा असतो. हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
हा हा पावसाळा असतोय ना मग त्यामुळे आपण अं चिरमुऱ्याचे लाडू करू शकतोय. ते झटकीपट होतात आणि खायला पण बरे वाटतात राजगिऱ्याचे आपण उपास असतो म्हणून
हो आता पण चालू आणि सण पण मुळे
हम्म तेव्हा आपण खाऊ शकतोय चांगले लागतात ते हा आणि कधी
तुमच्या इथ असं ह्या थंडीच्या सीझन मध्ये काय करतात? अ गरम गरम
गरम गरम आमच्या इथं ज्वारीच्या
ज्वारीच्या
हा
हॅलो हा कस करता मग
ज्वारीच्याला आ मी कशा करतोय म्हणजे अं ती ज्वारी वेगळी असते लाह्याची
हो
हा आणि तवा किंवा कडई गरम करायची पाणी लावून त्याला त्याला थोडं-थोडं पाणी घालून ना जरा भिजवून ठेवायचं.
हा
हा आणि त्या कडईत टाकायचं आणि वर एक कापड घ्यायचं जाड जर अस आणि त्यांना असे फुवायच. आणि वर ताट झाकायचं आणि आपआप लाया म्हणजे आपण पॉपकॉर्न कस करतो ना तश त्या लाया फुलतात. आणि खायला चांगलंटत त्याला या त्याला आपण कांद्याची फोडणी द्यायची कशी द्यायची म्हणजे कांद्याची फोडणी ह्या गरम गरम लाया तयार
आधी करून करायची कस कांदाध चिरून घ्यायचा बारीक
अच्छा हा.
आणि आपण मोह फोडणी कशी टाकतोय जिरे मोहरी कडीीपत्ता आणि कांदा आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा त्यात. मीठ घालायचं हळद घालायचं हे सगळं तयार
आपल्याला ते ति कट चटणीचं नाही करायचंय फक्त हे अ.
तिकटच नाही हा हिरव्या मिरची
मरी वॅमिलीची तर करायच.
हम्म हे छान लागतेय. नंतर कोथंबीर घालायची आणि हे मिश्रण करून ठेवायच आधी कांदा मोरबट ठेवायचा आणि ह्या गरम गरम लया काय करायचं आपल्याला जेवढं पाहिजे. तेवढंच मिश्रण त्यात घालायचं आणि कालवायचं. म्हणजे बिस भळतय हा. हा आणि खायला द्यायचं छान लागते.
म्हणजे ही संध्याकाळच्या चहा बरोबर.
स्नॅक् हा संध्याकाळचं स्नॅक नारी संध्याकाळच. म्हणजे मुलांना हलकं फुलकं पण आणि घरचं.
घरचं पण म्हणजे भूक पण लाग लागल टाईम व असं.
म्हणजे बर्गर पिझ्झा वगैरे देण्यापेक्षा हे चांगलं.
अच्छा अच्छा. दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप छान म्हणजे तुम्ही?
हे तरुण बघा नक्की तू मी तुम्हाला पण आवडेल चकोल्या पण करा कशा होतात ते सांगा.
हो हो नक्कीच मी तुम्हाला परत कॉल करून सांग.
तरी फोन करेन त्यावेळी सांगेन तुम्हाला चिरमुल्याचे लाडू कसे करायचे.
बर बर खूप खूप धन्यवाद हा ह.
हा त्यावेळी मग ते लाडू बघून करा.
होय होय नक्कीच थांकू ठेऊ ना हां.